आज ऐक तोय.
हा हा येत येत आहे. ते तुमच त्या त्या नंबर पण कॉल केलं तर चालतंय काय
नाही चालत. पूर्ण झालंय तिचं ते टास्क. हे जात नाहीत तुला कॉलून.
हा हा हा. म्हणजे ह्या नंबरवरच करायला लागतय का आता केलं तरी.
हो, या नंबरवर होतात पाच कॉल.
हा हा. म्हणजे माझे त्या नंबरवर नाही होणार काय तुम्ही ते तुमचे प्रणाली ते नाव पडलंय ते.
नाय हो.
ह म्हणजे एकशे ऐंशी मिनिट पूर्ण झालेत काय त्याचेे.
हो होय ते जे झालेत एकशे ऐंशी मिनिट
हा हा हा. चालतय मगं आणि मी हे कॉल झाल्यावर आणि उद्या ते असं करते मग मी ह्याच्यावर मेसेज टाकून.
चालेल की मी असते दिवसभर फ्री असते बघा. अकरानंतर निवांत तर पाच असते.
कॉलेज झाला नाही कॉलेजला अजून. प मी आता. राात पडले त्याच्यामुळे पाय फॅक्चर आहे. हो त्यामुळे जात नाही मी क जात. नाही करते काय असाल तर.
हा हा मग काय लागलय काय पायाला?
होय फ्रॅक्चर हाय.
होय.
हो मग त्या मग आवरायचं घरच निवांत राहायचं.
जायचं होय मग आता ते पंधरा दिवस तरी असेलच फ्रॅक्चर आता ते.
हो ते आ नाही आता काढलंय ते पण दुखते पाय. माझ मन आहे इ.
मगं ते दुखते म्हटल्यावर आणि दाखवाय पाहिजे ना ते.
हो दाखवायचं आहे बघ आता. एक मिनिट एक मिनिट प तू मालोजच्या मम्मीचा फोन आलता मगाशी. भांडण, हॅलो! बोला की, हा बोला.
हा हा तुमचं आता जेवण वगैरे.
हो जेवण आवरतंय. आता बरोबर आम्ही आठ वाजता जेवतो पण पप्पा आमच खेकडी पकड गेल्यात ना त्याच्यामुळे वेळ आज वेळ
काय पकडायला?
खेकडी.
होय, खाताय काय तुम्ही तुमच्या ते?
घरात खातात क
हम् हम् हम्.
पप्पाासनीं आवड आहे पकडायची त्याच्यामुळे जातात पप्पा आमचं कायम.
हो एखाद्याला आवड असते ते पकडायचं खायचं तुम्ही पण खाताय काय.
मला नाही आवडत पण खावावं लागत केल्यावंरं आता रस्सा करत्यात म्हणल्यावर खायला नको.
हा हा. मास वगैरे खाताय?
मासं खातो, आम्ही सगळं खातो.
हम्म हम्म हम्. मगं कधी खात नाहीत नाही खेकडी ते नाही खात मांस असं खात डा प खे खडी वगैरे सनेक कधी खाऊन ना सब खाल् नाहीय कधी
हम्म हम्म भरपूर कोल्हापुरात भरपूर विकत येतात खेकडी ह.
होय होय असते कोल्हापूरमध्ये आम्ही पण आणायलागली कोल्हापूर मधूनच आणतो ना असं ते जास्त करूनना आणयच झालं तर कधी पण खावटलं तर ते सुरमई पापलेट तिथूनच आणतोय.
हम हम आम्ही नाही बाबा ते सुरमई पापलेट काय माहिती नाही आम्हाला कधी खाल्लंच नाही म्ही
काय असं नदीचे पण छान वाटत ना अस धरून आणत
होय आम्ही कधी खाल्ल नाहीत हो.
ह ते कस त्याच्यात जरा काटे ते नसते त्यांना खायला चांगलं नाही ते.
होय मला आवडत नाही मासा का काटायचा असते म्हणून आवडत नाही मला का मासाचा काटा
होय
मला ते सुक रस््या केलेला आवडत नाही तळलेला आवडतो
होय होय ते तळलेलंच जाते ते तलक नाही काटा काट पण ते हे होते त हो त्याच्यात जरी कुरकुरीत झालं ना ते चाऊून पण हे होत आहे
हो मला टळेलंच आवडतात ते रस्सा केल्याला नाही आवडत अज की
हो ते सर्दी वगैरे झालं तर ते रस्ता प्यायला चांगला म्हणतात
हो जा जा भाग प्रश् पूर्ण मग तुझ हॅलो लऊन देतो अ अंदा किती माझ अ चौऱ्याहत्तर टक्के
हम् हम् हम
दहावी ला बहात्तर पॉइंट चाळीस टक्के
हा
हो तुम्हाला किती टक्के पडले दहावी ला
मला बहात्तरच होते बहात्तर पॉईंट साठ होते भात तर पण साईटच होते ते
होम हम्
असं झालं ते मी शिकवलंच द नाही हिताल्यावर शिकवायचं होत बणते काय तेी लग्नाच्या आधी शिकते तस लग्नाच्या नंतर होत नाही शिक्षण ते
हो आणि इंटरेस्ट पण राहतोच नाही किती पण काय पण म्हणू दे.
नाही ते काम करायची का का ते शिकायचं असं होतय नाही ते
हो
आता कसं मुलं शाळेत जाते त्यामुळे आता रिकाम असत नाही घरात काय करायचं म्हणून ते आता ते ोक्या द्याय चालले ते करायचं टाली कोर्स करायच जार चाललंय डोक्यात
मग हे ब्लाऊजर शिकवा जावं ब्लाउजरला भरपूर आता हे आहे
होय ते पण आहे ते ब्लाउज पण शिकून बघितलंय त्याच पण लय आहे की नाही ते जोडा जोडी लैई हाय ओ त्या ब्लाउजचं
म्हणून मी पण शिकना मला पण आवडत नाही ते कुणाचं किती माप कुणाचं काय माप
समजत नाही ते ती ड्रेस एक वेळ परवडतय ते पण ब्लाउजचं कस होतंय एवढी एवढी बारकी तुकडं असत्यात ओ आणि असं कसं कुठनं काही समजत नाही ते शिकून पण बसलोय मी डोक्यातच जाईना झालंय ते माझ्या लई चालू आहे ते सोडा ते ब्लाऊजांना लैइ हाय ते आणि तसं कता ते शांत पाहिजे ओ ते डोकं शांत व्हायला पाहिजे असं आहे ते पूर्ण
हो माझ पण मला पण ते काही होणार नाही बाबा लक्षात राहणार नाही म्हणून मी पण शिवाय नाही मला शीख शीख म्ह आणते आई बाबा
का आणि ड्रेसांना तर शेल हा राहायला पाहिजे ते हिकडून त तिकड इकडं इिकडचं वेगळं तिकडचं वेगळं लय असतं ते हं
होय लक्षात कधी राहायचं म्हणलं आमच्या काय माहीत
हो आणि आता सायन्सचा पण अभ्यास भरपूर असतोय नाही हम् सायन्स हॅलो हॅलो हॅलो हॅलो